कुठलं हाय तुम्ही?
तर आम्ही नाशिक मधून भो गावचे.
भो गावचे आहे का? कुठे काही जॉब?
नाही जॉब नाही आपण स्टूडंट आहे सर.
स्टुडंट, कशाला हाय नेमके?
ट्वेल्थ पास आउट हाय आता.
आत्ता?
हो.
हो का आणि अ अ बारावीला किती टक्के होते?
बारावीला सर माझ ब्याऐंशी टक्के होते.
कोणती साईड? सायन्स.
च्या ठेवला
हा बाकी शेती वगैरे?
शेती वगैरे आहे ना भरपूर आहे. ते आता बाग वगैरे लावलेले. बाग म्हणजे आपले द्राक्ष बाग.
द्राक्ष.
हो.
हम् हम् आणि टमाटे वगैरे न लावत का?
लावतो ना लाव आत्ता बोत वगैर आखून ठेवलेले. अजून लागवट सुरू करायची. त्या पावसामुळे थांबलेलं आहे.
आणि अ आणि टमाटे इकड कुठ आपल्या पिंपळगाव ला सोडत का?
हो पिंपळगावला सोडतो तिथ न कारण की मार्केट चांगलं राहत. हो पिंपळगाव
तिथं एक अ आडत आहे. पंचकृष्ण म्हणून आहे का?
नाही मी एवढं अंदाजा नाही सांगते सर म्हणजे व विकायला पप्पा न तेच जात्यात.
हो का बाकी काय चाललंय तुमचं
बाकीे काहीनी ल हचब घरच खेतीच्या वगैर काम म च
शेती तर चालू आहे का आता ऍडमिशन कुठे घेतलंय
नाही घेतलेलं
नाही का मग कशाला काही घेणारे वगैरे
अजून शक्यत इंजिनिअरिंग वगैरेच घेईन
इंजिनियरिंग सईड
हो
हम्म हम् हम् म्हणजे डिप्लोमा डीिप्लमा काडायर एक इंजिनीिरींगच हम् कोणते सिभल
नाही अजून ते ठरवलेलं नाही ठरवून मग घेता येईल
ह् पण आता ऍडमिशन चालू पण होते ना आता जुलै मधपसून
हो होणारन चालू ते मग कॅप राऊंड वगैरे चालू होतील मग त्याच्या फॉर्म भरावे लागतील आपल्याला मग जेवं कॉलेज लागल त्याॉलेजला घ्याव लागल ऍडमिशन
हो बरोबर बरोबर
हो
आणि बाकी बाकी काय चाललंय तुमचं
बाकी काय हो सगळे मजा येत स र र र
आणि म्हणजे तुम्ही प्रॉपर तथलेच आहे का
हो प्रॉपर उगाऊच च
मुगऊठ हम् आमही पण ना शिकचेज ना
नाशिक चिकन नाशिक मधले कुठले
आपलं पिंपळणारे माहिती आहे का तुम्हाला
ं हा कोणत्या दिडंडोरी तालुक्यात
हा हा हा हा
अच्छा अच्छा नाशिक जवळ जवळ येत असेल नाशिकच्या जवळ खूप
हम्म पंधरा किलोमीटर
अच्छा अच्छा हो का मग ते ठोंकोराट्या जवळ ससा न ते मोडी कोरटे त्याले मामा हो मामाय आपलेले भी
हो हो आणि बाकी म्हणजे
हो सर रेंज कट होती
हा आता शाळेत कुठे म्हणजे कॉलेजला कुठे होेत तुम्ही
कॉलेजला मी नाही पडला वहिने कॉलेजला होतो
निपाडला
होम
हो का
हो
तिथूनच पास आउट आहे का आता
हो टिटर्नस पास आउटिंग
हम्
सर दोन म्हणत
हो हो
अरे ती एक कार्य आप मध्ये ये त्याच्या असं दहा मिनटं कॉल बळावं लागत पैसे भेट कार्या म्हण हो सर बोला ना हे आपल्याला कराव नाही पाहिज कावारी हो तेच ना खूप टाइम होतात ते मिनट खूप कमी होऊन जात
हम् नाही ते दहा मिनटे ते बोलावं का स्टार्टिंग अनओळखी माणूस आहे त्याच्यामध्ये का बोलाव अस ते पण सुचत नाही काय असं आणि त्याच्यामध्ये ना हे ती आटी लागू आहे त्याच्यामध्ये पण
हो तेच आपल्याला आपली माहिती करून द्यायची नसते वगैरे
हम्मच त्याच्यामु काही पुढ म्हणजे आपल्याला स्वतःच काही सांगत पण येत नाही आणि असं आणि ते बोललं का का कॉल ऑटोमॅटिक कट होत
हो तेच ना बोलता येत ना वगैरे
हम्म त्याच्यामध्ये आता तुमचं आहे ना होईल चालू सगळं हळू हळू
मी सरास म्हण जवळ जवळ पंधरा दिवस आधी मी ती टास्क केली होती म्हणजे आ त्यांना सांगितलं होत मला अ आत ना ती ऍप दिली ती आणि ती टास्क मी पूर्ण केला पण अजून दुसर टास्क आलेच नाही ब बरं आधी पेमेंट येत नव्हत म्हणजे पेमेंटच बँक खात्या ओपन होत नव्हतं आधी पण आता झालेलं आहे ओपन ते
हम् म्हणजे तुम्ही आधी पै हो आधी तुम्ही केलेलं होतं का
नाही नाही केलेलं नव्हतं आत्तं आत्ता सांगितलं होतं मला असं म्हणून पंधरा एक दिवस आधी आत्ता येडली त्यांना सांगितलं मला म्हणजे आं म्हण माझी चुल टनची भरपूर झाली कंप्लीट तेन मग जास्त म्हणा पहिल्या सोळाशे पेट्रोल केले त्याच्यानंतर तीन ह तीन हजार का काहीतरी विदड्रॉल केल त्या आत्यात
हा आणि म्हणजे ते पहिले असंच आपल्यासारखं कॉलिंगचा असेल म्हण त मराठाान ट्रान्समिक्शन असेल ना
हो नंतर ते येले
ते टायपिंगच चांगलं आहे कॉलपेक्षा का वाटतंय तुम्हाला
टायपिंग चांगल एवढं कॉल खू बोलाव लागतं ते टायपिंग व जसं जे बोल ते बोलून मोकळ होईात
हा म्हणजे ते टायपिंग वर म्हणजे कसं आहे पुढची क्लिप येते आणि त्याच्यावरती आपल्याला टायपिंग करायची रा असते
हो म्हणजे जे जे पुढले बोलते ना तेच आपल्याला टायपिंग करून खाली डायल कराव लागत ते सोडावं लाग ते बरं राहते
हे बरोबर आता हे म्हणजे आपल्याला कसं आपल्याला कॉलचं म्हणजे कळत नाही ना कसं काही बोलावं अनोळखी व्यक्ती परत असं पण होतं आणि मेन म्हणजे आपली प्रोफाईल ला पून ठेवा लागते असं असशा हशोबा हम्म
तेस ना आता तुम्ही ये बाकी काही नाही
काय म्हणत होते तुम्ही
तेच आता आपल्या पुरपुरीत सांगता येत नाही तेव्हा आपली ओळख होणार नाही ते ओळखीच अनोळखी म्हणून बोलायचं असं होत
हा ते बरोबर आहे
हो तुमचं शिक्षण काय झालेलं
तुमच्या तो आचा आहे तुमच्यापेक्षा म्हणजे तरी दोन एक वर्षनी मोठा
डिग्री ला एकक कुडं काय
हा बीएससी ला आहे
अच्छाठ कुठे कॉलेज कोणत? केके वागलाच का? हो. कोणत के?
सरस्वती नगरचा.
त्यांना कराच का? मऽ काग नाही का विचारतो.
नाही, वी एस सी अग्री आय सुगम श्री वैस स्पेशलिस्ट या..
अच्छा, फिजिएस केमिस्ट्री का? हो, तो मा माझा भाऊ तिथच या तो विचारतोय..
हा, कि कोणत्या ईरला य.?
तो आता फर्स्ट इयर ला आहे.
म्हणजे आता घेतलं का ऍडमिशन?
हो म्हणजे आता सेकंड इयरला जाईल हो आता..
हम्, हम अग्रे ला आहे का तो?
हो हो, तिकडं तुम्ही प्रॉपर नाशिकचे का? तुम्ही बाहेरून ऍडजऽऽ जास रूमं गेऊन राहते.. हो, का वडील काय? नाही शेतीस का?
आणि व्यवसाय,, हम्, तुमचे फक्तऽऽ तर शेती ते का?
हो, शेती ना असं, बाजूला असं इव्हेंट वगैरेचे काम करतो.
तुम्ही करता का इव्हेंटचं..
होय,,
आणि. ऽऽ म्हणजे स्टार्टिंग कसं केलं होतं?
स्टार्टिंग आपणऽऽ पहिले लायटिंग पासून स्टार्टिंग केलतं आधी लायटिंग घेयल होती, म्हणजेऽऽ कमी खर्चातून वर निघलो आसनऽऽ
हम्, किती म्हणजे आता आत्ता चालू केलेय वर्ष किती झाले?
वर्ष आस मा ना चार चार पाच वर्ष झालीच स्टार्ट करतऽऽ
चार, पाच वर्ष हा हा हा. मग आता कसं चालू या चांगलं चालू य?
हो आता चांगलं चालू य, आता नेमक लगना चा सीझन बंद आहे ना.. सध्या ते दोंड्यामुळं, मग तवा स्टॉप येईल पण आऽऽ आता लाइटिंग च ऑर्डर झाले सुरू परत,, तीन चार ठिकाणी टाकलेले आहेऽऽ
आता परतऽऽ आता म्हणजे परत लग्नाचे चालू झालं ना,, आता धोंडऽऽ
हो आता म ते चषमोक्सवाय.. हो स्मोकन स्पायरो वगैरे,, बावीस तारखे पासून नाही पणवीस तारखऽऽ पाून एकोणवीस तारखे पाासूनच ऑर्डर चालू झाल्या आपलेऽऽ
हा, बरोबर आहे, ब तोडका मोडका चालूचतऽऽ ठेवायला बाईल साईड.
होऽ तेच चालू ठेवायला पाहिजे,, ट्रॅक्टरचा धंदा आहे परत आपला.. ट्रॅक्टर वऽऽ
काप्लसपप्लसपेअर पाारटस य. ह हम्म, फोर व्हीलरच, असंऽऽ विटकोला आहे, नाशिक रोड विटकोळ. हम्म. भाव,, माझा भावा असतो त्याच्यावरतीऽऽ
मोठा भाव आय का तुम्हाला? त्यांन काय केलं मजेऽ? काय डिग्री केली त्यान?
डिग्री वगैरे काही केलं नाही त्यांनी.. म्हणजे असं, असं कामाला लागून त्यांनी हे केलेलं या..
कामाला लागून हो, हो असं म्हणजेऽऽ
हम् शिकू हा शिकून घेतलेल हे सगळ सगळं तेनी आ ती डिग्री वगैरे काही केल नव्हते तेनी शिकून घेतलं सगळं काही
अच्छा अच्छा
हम् अशा हिशोबाने चाललोयत हम्म आता पुढ जाऊन काय खरं आहे का
हो हो हो पुढ काय होईल आण काय ठीक आहे सर आपले दहा मिनिट दहा मिनिट झाले आहे ठेवतो पेरणी आहे